बोल की तेजास स्क्रीनशॉट काढून तू ग्रुप वर टाक की
बरोबर.
मग असं एक मेसेज झाल.
काय व्हाय लागल काहीच कळना
तेच कि ते किती उशिरा एक तासभर तसंच ठेवलेलं मी त्याला बॅक पण घेतलं नाही कायच घेतलं नाही होईल म्हंटलं मी नेटवर्क मुळ झालं अस पण ते होईच ना शेव रिस्टार्ट तू म्हंटलीस म्हणता ना ते केल्यावर ते कट तर झालं. पण मीस पण झाली.
हा हा.
बर असुदे सोड झालं तुझं कामं
झालं की शाळेत न चालोय आता घरी.
हा दोन तास तर झाले की व्हय नी.
हम्म.
हम्म चालू हाय आपलं काय तर ते बरं हाय.
तर मुलं याय लागली की लेट होतय मग यायला. जेवण तेन.
जेवण पण काय नाही झालं अजून झोपल तरी नाईट शिफ्ट करून आल्यात आता उठवायचं. जेवायला बाकी सगळं आवरलं सगळं घरातलं.
हां हां. ऊन आणि पडले काल पाऊस झालाय तरी पण आज ऊन पडले
बघ की इकडं तर ऊन किती तावाय लागलय.
हा आ.
जेवढं पाऊस पडल तेवढं उ हेयं उन पडतेय डबल.
उलट पाऊस पडून गेला कि जास्त आणि असं हे होतं
हां तेच की जास्त उकडतय पण जास्त त्रास होतय. कुठलं गाव नाव म्हणलीस? गं जमखंडी मधलं?
पडपट्टी.
पडपट
हम्म पडपट्टी.
विसरून गेलो, तिला विचारलेलं भाऊ जेला माझ्या सकाळी फोन आलता तिचा.
हां.
शंकराच मंदिर, शंकराच्या यात्रा अस सरावना असत.
हां हां तेच आहे कडपट्टी तिथन जमकाणीपासनं किती एक-दोन किलोमीटर आहे जमखंडी मध्येच आहे. खरं त्याला कडपट्टी म्हणत्यात.
हां हां तेव्हा लक्षातणच गेल गं, रात्री य म काय बोलेलीस ते तर सांगितलं असं-असं एक मैत्रिण तिकडची एक झाल्य म्हणून नवीन.
हा.
ह परत गेलं तर जाऊया म्हंटली.
हा हा.
तुझं आजोळ आहे ना ते मामाच गावं.
हा, मामाच गाव आहे.
आणि माहेर?
महेर कवटे एकंत.
कौठेच हा हा.
मग आणि पोरं काय करायल्यात.
पोरं आहेत की, एक तो क्लास ला गेलाय. ती बसल्या फोन घेऊन पप्पांचा.
हा हा. पोरा ना आजकालचा मोबाईल हे लागतोय.
होय.
त मोबाईल शिवाय खात नाही बघा.
मोबाईल हातात म का आणून दिलं भोंग केवढ्या जोरात पसरतात.
हम्म्म.
खर सवय चांगली नाही खरं ऐकत पण नाही पोरग खर काय करायच? टी. वी नाही तर मोबाईल म मोबाईल नाहीतर तर टी व्ही चालूच. त्याशिवाय घास उतरत नाही कशा खाली.
हा, आमचा तर एक दिवस पण आसा नाही कि बिन मोबाईलचा खाल्लाय.
हा आमचे पण तसेच कर तसेच करत्यात बारकी पोर सगळ तरी तुझ्या सग तो शाळेत येतोय म्हणजे बघ. वळन आतापासूनच चांगले लागतय. अग बाकीच्या मुलां कराय लावायचा.
आता तेज खालच्या शाळेत नाव आहे तिथं घालायचंय त्याला. त्याला नेत नाही आता मी जून पासून पंधरा जून पासून हा.
अ हा ते ना जनगांना पण तू पण केले
नाही नाही ते मॅडम तिने करते
होय का मला वाटलं तू पण आता सगळे शिक्षक फिरतच होते सु त म कुठला घे सना
हंग नोडतली प
हो काय म्हणतय खर जनगणाची सगळे चालत होते की
हा हा होय विचारलं सुटणार आहेत ह्या महिन्यात्यात हा सुटणार आहेत लक्ष तेवढ ठेवाय सांगा माळेवाडीवररच्या कोण कोण भरणार आहेत
हा
माळ्यांच्या तरी पणच्या ह्याला जास्त आहेत ठीक आहे
हम् हम्म हम् हम हा बोल क्या
त्या इथल्या काकी होत्या ना म्हणजे आमच्या खाच्या शाळेतली मदत कनेसची जागा रिकामी झाल्या म त्यांच्या सुनवायती तर भरणार आहेत मग ते काल त्यांने विचार म्हणले होते ना
हा
ट का काय झाली म ह्या महिन्यात सुटणार आहेत मग कस मार्क जास्त असल घेऊन जाते त्यातन त्याला काय पेपर ते नाही द्यायचा
होय का
फक् मार गुश पूण
बोके अंगणवाडी एवढं शिकून सगळ अंगणवाडीत बसायचं तम
होय
मग टीचर पण हायस्कूल वर लावायला मग किती शिकायला पाहिजे ग
नाही ह्यातन शिक्षक त्यांनी घेत नाहीत आता ह्यातन जे मदतनेच असतात ना ते शिक्षक होत थोडं ते रिटायर झाल्यावर
हा मग ते बीएड वगैरे करून पण त्याला चालत नाही काता
बीएड तर करून पण डायरेक्ट शिक्षक होताच येत नाही अनुभव लागते अनुभव लागतेो हा आता आम्ही मदत नसाय आता आमच्या पुढे जर एड बीड आली आली तरी आता मला अनुभव आहे ह हिच्यातलं म्हणून मलाच तिथ सेविका म्हणून देणार अस
असं येत सध्या?
आता भरली तर, मदतनिसच भरणार सेविका भरत नाहीत जागा.
असं झालंया. हम्म हम्म हम्म्म हम्म्म म्हणजे शिक्षणावर वगैरे असं काही नाही.
नाही नाही. मग भरतांना म डी एड बी एड वाले मधात. पुलिस ला पण भरतेत की. आता आमच्या इथे डि एड बि एड मध्ये आ शा वर्कर झाले दोघी जण. आशा वर्कर हां आशा वर्क ला पण मी भरला होता फॉर्म. एका मार्कांन माझ गेलं त्यात.
बरं.
मग आता खेड आहे कुठं बाहेर जाऊन रोज जायचं. नऊला तर जायला लागते याला सहा सात पोर आपली बारकी ये.
होय फिराय लागतय आणि बाई.
नाही कुठंतरी कपड्याच्या दुकानात म्हणा नाही तर, कुठे तर मार्केटिंगला. नाही तर कुठं का ह कॉम्प्युटर वरती एना खरं एकूण एक तिथंच येतेय ना.
होय आ
ते गावातल्या गावात एक दोन-तीन तास बसून चार तास. ती शाळा चालू झाली की, दुपारची एक पाच-सहा तास बसायला लागते म्हणजे नऊ ला जायाला लागतंय. तीन ला घरला येते. आता ही सकाळची चालूय, मुलं येत नाईत म्हणून तेवढं लवकर येते.
हम्म हम्म हम्म हम्म. खरं अंगणवाडीच जरा बरंच पडतय. ते आप लहान मुलं तर नाईच संग म्हणून आपलं.
होय होय टाईम ना आता पोर एक दिवस नाही आले ना की, असं बसू वाटतं नाही शाळेंत. असं अ बाहेर कधी जाईन आसं होतंय आणि पोरं आली की शाळेत कधी आसं तीन वाजतेत हे पण कळतं नाय.
कधीच की टाईम जाते.
ते लगेच.
आणि आपल्या पण बाळा वर लक्ष राहत.
होय होय हां.
बाहेरचं जय अवघडच कामच तेवढं रोप वाटीकेतून बोल पोर असतील ए ना
रोपटी का हिथं नाय कवठयामंक कळ यत. नर्सरीतेन ना. हा द्राक्षचे बाग आहेत तिकडे भरपूर आहेत.
तेच. तिकडची सगळीजण बायकातण आमच्या त्या जाऊबाई तेन हायत त्या. त्या द्राक्षेच्या बागेतच जात्यात नई. कामाला.
होय काय? हो इथ पाचशे रुपये प सहाशे रुपय पार आहे त्यांना. द्रक्षेला भरपूर गाड्या जात्यात नई. ना. वेगवेगळ्या गावांना जात आमच्या चुलत सासूबाई पण जात्यात. आत्ता चार दिवस झालं घरात हाइत.
हम्म कामं भरपूर आहेत तिकडं.
होय होय नंतर ढबू तोडायला, फुलं तोडाय जात्यात. झेंडूची फुलं.
करणाऱ्याला काम ढीग. पण जर आपल्या पण सोयीनुसार बघितलं म्हणजे बर पडतंय. ते. शिकलेलं पोरींच कसं जमते का?
हा आता सुपरवायझरच्या पण सुटायच्या आहेत, भरायचय त्याला फॉर्म. मॅडम तेच म्हटल्या शाळेत सु सुपरवायजरच्या सुटणारहाइत भर तू, मग थोडा अभ्यास चालू करायचा आता. जर ह्यातनच हा परीक्षा आसते, बाहेर न द्यायच. आ? जर ह्यातन झाल तर मग दहा वर्षाच सेविक केचा अनुभव लागतोय त्याला.
म लागून दहा वर्ष व्हायला पाहीजेत?
अनुभव पाहिजे त्यातला. मग बाहेरन डायरेक्ट दिली तरी चालतय पेपर. पर होय. मग त्यांनी डायरेक्ट देणार हा म्हणजे सो प असतय तिथनं फुड जर दहा वर्षाचा सेविकेचा अनुभव असला तर, तिथन फुडची प्रोसेस सोपी असतिया. जर डायरेक्ट आपण बाहेरन पेपर देऊन करायला लागलोय ते पेपरच आवघड असतोय मुळात त्याला मार्क कट होत्यात निगेटीव्ह मार्किं कि म्हणतय ते आसतय त्याला एक प्रश्न बरोबर आला की तीन मार्क आणि त्यातलाच एक प्रश्न चुकला की त्यातला एक मार्क कट आस
हा, हा, हा, हा काय वेगळं वेगळं सगळंच होऊन बसलय
हां म आता बघायचं भरायचं नाहीत लागत प्रय हा प्रयत्न करत राहायला काय? आता कितीतरी शिकत्यात आणि जर श्रीमंत घर मिळालं की झालं फूडं जॉब नाही काय नाही हा तेच आता माझी मैत्रिणीच पण आता अ काय केलिया एम. एस. सी. कंप्लीट केलिया आता बारामतीला तिनं आता लग्न परवाच झालय डिसेंबरमध्ये हीकडं कर्नाटकात दिलय तिला शिनाळला खरं आता काय त्यानी सगळं त्यांचं हाय एक मुलगा त्यांचा जपानला असतो तोय मग एकच मुलगा इथे हाय मग आता त्यानी कशाला बाहेर जॉब त्यां कर म्हणतील घरात आहे सगळं आणि असं टीव्हीत असं बंगला नसतोय का तसा बंगलाय त्यांचा म्हणजे पाटलांचे आहे ना ती हा तेच की पाटलांचे आहेत
ह हा हा काही गरज नाही जॉबची
अ
नशशीबच असलतय एकेक पोरीचं सोड हणे
होय होय
म एखाद्याच्या नशिबात कष्ट असल्या की मग कष्टचं
कष्टच हा नशिबातलं काही चुकत नाही
हा पण किती पण म्हंटल तर बदलल नाहीत हा हे तर होऊ दे आता